हॅलो.
हॅलो हॅलो.
हां. हा काय करालायस.
हो निवांत, काय झालय.
हं. ह कुठे आहेस.
घर मे हो अभी.
हम्म.
हॅलो
हां.
आ..
काय चाललंय मग निवांत?
हां. उद्या हायस नवं इकडं.
हां.
जायचं नवं.
अर ते भैया ते हां.. उद्याचं काय झालंय.
ह बघर का होते.
आं.
दिप दिसतंय म्हटलं.
उद्या तेच म्हंटलंस ना, काय हे करायचंय ते.
हा काय ब नसून जायचं बघ न आहेय की इकडं गावाकडं.
हं.. तेच कि मित्र कुठले जाणार आहेत, म्हणाल तस नवं. तेच कि मित्र कुठले आहेत म्हणला. हं जाणार जायचे. चालते की फिक्स असल तर, मी हे करतो रे सांगतो. असे जाणार आहे म्हणून फिक्स असलं तर मी सांगतो म नाही जाणार आहे म्हणून असं असं.
नाहीतर करो भावा ऍडजस्ट.
आणि काय म्हणते? आद्या तेन काय म्हणत्यात.
दळायच निवांत.
अद्या काय कॉल बिल करतंय काय? कॉल कॉल तेन करतय काय आध्या बिद्या?
करनातं
काय म्हणते अमाऊंट तर कॉन्टॅ मध्ये नाही तेवढं जास्त.
म तुझा झाले निवांत आहे ना.
हम्म तो मुंबईला गेला आता सुद्धा लाइव. भैया पण दिसालय पुण्याला जाऊन.
हा, मी पण आत्ता आलो बघ जस्ट, राड.
पण काय गावाकडे काय पाऊस बीस पाऊस तर नाही काय.
पाऊस मध्येच आता चार दिवसात कमी आहे बघ.
हा हा अच्छा म्हणजे संदेश बिनदेश कॉल करतंय का नई?
आता कधीम, व्हॉट्सअँपच उघडतय रे ते.
हम्म, कॉलिंग करणार काय? तू बोलत नाही.
ए बोलतंय रे असं काय नाही किंवा सरळ ते कामावर असतंय नव्ह कंटिन्यू.
आता कुठं म्हणजे ते रिक्षा घेतलेय ना काय काय?
म इच्छा हाय. आंध्रास सेंट्रोस ही बकीये तिच्या आई कारवाडी आहे.
हम्म. म्हणजे ते बाहेर जॉबला जातंय, आपले जाते काय स्वतःच हे आहे ते रिक्षा तेन रिक्षा होती, आहे ना त्याजी? काय ते मध्ये
री पण सॅलेरी? त्याच्यानंतर मग काय झा आणि रिटर्न गाडी घेतल्यात दुसरी. रिक्षावर अ काम करते करत दुसरी फोर वहीलर.
हा हा हा.
एच ओ म्हणे चम चम एम जी एम अस
कॉन्टॅक्ट मध्ये नाही अजून.
ठीक आहे.
हम्म बिट्टू?
झालं नव्ह? कुठं जायचं मुंबईला ते? कल्याणला आहे, कल्याणला
हम्म, हा हा हा तु काय म्हणते ते काय लग्न करून घेणार का लव्ह मॅरेज का अरेरेज मॅरेज?
नई.
हम्म?
हो दे.
मिठू मिठू
ह्यांचा लव ते अरेंज मॅरेज दोन्ही पण.
म्हणजे अजून लग्न करून घ्याणार नव्हतं ना.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
ओके हा. तेच मध्ये बघितल्याल रे फोटो तेन मला वाटलं काय लग्न बिग्न झालं काय तिज. हा मला वाटलं लग्न झालं की काय असं वाटलं म्हणून विचारलो.
तुला ही अजून देते अजून ही अजून आणि वेगळं आणि एक सात आठ महिन्यानंतर त्यांची एंगेजमेंट होईल.
ना हा हा हा.
आणि काय चाललंय गावाकडं खेकडी बेकडी काय मासं बीस गावलं काय?
मला
खेकडी मासं लय गिऱ्यात.
नाष्टा करून गेला.
हम्म हम्म गावतात ना म्हणजे खेकडीत आहे ना.
ना आता माझ्या खेकड्या होत्या नाही तर म गाव दे.
हम्म पाऊस पाहिजे की आता पाऊस नसेलच की दोन-तीन दिवस गावाला.
हम्म हा पाऊस पडल्यावर लाल पाण्याला इकडे होते त्यात नाहीतर गावातही.
ह आण मासं
मासला लाल पाण्या जास्ती गावात नाही ते. तुला मी मास्टर गाव ते खरं ना असं आ हेच्यात न ओपन होते.
ह हम्म् आणि शेतात न वरती चढतात तिकडे नव्ह?
नात्याला सडता की रे.
तिथनं पाणीत येते का वरती हम्म.
आमच्या कसा आहे दे?
हम्
तळा आहे तितन कणी पाऊस फुल पडला कनी ते ओरसो होतेय. बोट पूर्ण रहायलता की नी ते पूर्ण माश्या अ आमच्या म्हणजे कमीत कमीक सात आठ किलोमीटरच्या इकडे सगळं आसपासच्या एरियामध्ये प हे होत्या.
वरती म्हणजे वरती फिरत्यात तिकडे पाणी दुस म्हणजे वर तिथ नदीचे पाणी वरतील तसं येतात ना.
हम्म ना नदीच्या पाण्यावर काहीच नाही पाऊस जर फुल पडला की नाही तिकडनं नदी खाली हाय रे या तर तळ्यात बाय पूर्ण दिस पूर्ण येते.
ह मासं कुठून येतात मासं कुठून येत ते?
तळ्यात न
हा हा त्या तळ्यात ना.
ह त्याळाला साठा पूर्ण कमी कमी कमीत कमी सात आठ महिने ते स्टॉक असते ना हो म पावसाळ्यात ये तर मेंगणीवच काय होते तिकडनं पूर्ण पाऊस पडला फुल मग तळ भरते नव ते तळ भरल्यानंतर ती न मास्की न मासळ्या खाली हेच्यात
. बरं आहे त्यांची मज्जा आहे. अरे आदितेनं तेव्हा म भारी मज्जा एन्जॉय करत होते एन्जॉय म्हणजे पहिलाचा भारी तर ते गावाकडची मजा आहे वेगळीच.
हा बा चाललय बा कसंतरी चाललय बा निवांत एक टाईम खारकुन चाललंय निवांत.
आणि काय कामाचा काय जायल असायचं असेल तुझं गाडीवर.
गाडी बंद हाय बघ सध्या तर चार-पाच दिवस झालं बंद आहे.
हम्म हम्म का नाय?
म्हणजे असं लोकल भाडं येईल.
जायचं, हेला कुठं ते अंबोलीला.
हा. तेच मला भाडं विचारालतं, मी सांगतो म्हणालोय.
म तुमच्याकडे जायच जायचं म्हणून प्लॅनिंग केलो, बघूया हाव ते.
हं हं आंबोली आणि कुठं?
आंबोली धरण नाही
हा.
मंडे ट्रिप.
उद्या ट्रिप होताल ड्रीप.
ह
नाही ये.
मी नाही मित्र तेन आहेत ना गावाकडं म्हटलं एन्जॉय करा. चाललं तसंच येणार उद्या उद्या उद्या येणार का बघूया.
अजून तू गवात यायलयस.
नाही.
गावात हाय इकडं हाय, तिकडं येणा येणार हाय उद्या बघूया येतो.
गाडी नवीन हाय.
हं काय?
मी त्याच्याबरोबर कामाला आलूय रे, नाष्टा करूलय.
अ हम्म. कुठं हायस आता?
मळ्यावर, म्हणजे आमच्या माळावर रे.
ड
माळ्यावर माळ्यावर.
आं. हां.
आणि काय बाहेर वाटतं. नाही रूमवर घरात, घरात आहे रे हिकडं आलोय.
हा हं.
काय कॉन्टॅक्ट मध्ये नाही अस तेवढं, काय हे करत नाही काय नाही ती भै्या तरी वट. कॉन्टॅक्ट होत नाही रे भैया.
आता लगे झालं, बिझी झा हॅलो.
हा माझं बी लग्न झाल्यापासन मी हेच झालोय सोड. तरी मी नाही रे कॉ त्यामध्येच ते जास्त बी हे कराय नाही. तुम्ही बी कॉन्टॅक्ट करायच‌, नसतंय रे तेवढं जास्त.
तु कामा करायचं मग गप बसायचं.
हं हं हं.
पहिला जायचं. आता तुम्ही डबल हायसा नव्ह?
हं.
जायला
भैयाबी आलता भेटलेला.
भैया रे
हा हा.
मला भेटलेलं म्हटलं मध्ये ट्रीटमेंट घ्यायलोय म्हणालतं. सुट्टी काढून आलोय पुण्यातनं
हम्म.
आणि, ट्रीटमेंट कुठे चालती केसाची. बेळगावला जाऊ का? जर घ्याल तर ट्रीटमेंट. बेलगावलाच घ्यायला वाटतंय ट्रीटमेंट आणि मला म्हणलं. कोल्हापूर, काय बेळगाव, कोल्हापूर सांगितलंय मला, मग नंतर कळालं बेळगावला झालं म्हणून.
नाही, नाही, मला सांगितलंय त्याने, काय म्हणता, असं असं काहीतरी त्यांचा काय प्रॉब्लेम झाला होता रे.
हम्म ते मधी बी आता फादर, फादर त्यांन डेथ झाला, त्यांची आजी डेथ, डेथ झाली.
हा, हा, चार पाच दिवस झाली, पाप त्याचं पंधरा वर्ष झालेलं.
हम्म, त्याला पण आणत्यात मधी.
आहे ना.
हम्म.
वायफाय चा आहे आणि.
हम्म.
मला दोन, तीन, चार, फोन केले, मी फोनच नाही
हम्म हम्म.
हा काल, सकाळी भेटलं मला. नाही परवा सकाळी भेटलं, काय म्हणता? तिथून घेतलं, घास मारलं, काय करायच, हा त्या विचारल्यानं.
हा.
म्हटलं मलाही काय माहिती नाही तो म्हटलं तुमच्या तसं आम्ही गावात असून. तर जायला मला काय माहिती नाहीना, मी त्या दिवशी भाडं घेऊन गेलेलो रे.
हा हा.
नंतर आपल्याला माहिती नाही नंतर म्हणलं. अचानक झाल सगळं, हे असं, असं. आम्हाला बी, सुट्टी भेटाया नव्हती. आणि, मी आलो, नंतर मग मग उद्या दोन दिवस सुट्टी आहे, रिटर्न जाणार आहे, काकाला सांगितल्यान लई.
हम्म.
आणि, आणि घेतलं. काल सकाळी, सकाळी, सकाळी, काय सांगणार, संध्याकाळी गेल्यावरती, हा.
मला म्हणून तर आली एवढे. तेच किती, आजीच हे होतं ना आता, बारा दिवस बी म्हणजे ह्याला आलतो वाटतं, एक्सपायर झाली तेव्हा बी.
काल आलंय, ते जाऊद्या दोन तीन दिवस आलं, थांबलं आणि रिटर्न गेलं आणि आणि रिटर्न आल ते.
पाणी आलंय वाटतं वापस.
हम्म.
हम्म.